हॅलो? आवाज येतोय, हा जरा हा येतो येतो येतो बोलकी काय म्हण तेस,
काय नाही, बसले होते. अरे आपल्याला तो टॉपिक राहिला कि ग लास्ट टाइम क कोविड चा करना,
हो अगं, मला पण बोलायचं होतं. त्याच्यावर हो म्हंटले काय करायलाच बघूया मग नंतर, नंतर ना बघितला. तुझ कॉल येऊन गेले म्हण कॉल हिला,
मी तर्र काय कररोनामध्ये काय एवढं म्हणजे काय कला वगैरे काय शिकला नाही म्हण,
तू सांग आता काय काय केलीस कोरोनाच्या काळात. लॉकडाऊनचा पिरयड होता. त्यामध्ये काय केलीस तू?
हे बघ तुला हसू येईली त्यावेळेस मेन म्हणजे,
म्हणजे तुझा अनुभव, तुझ नवीन काय काही शिक शली ते तुझा अनुभव कि लाईफ मधल की अस, आसपास जे काय बघितली, किंवा तुझ्या डेली रुटीन मध्ये काय होतं ते सांग,
तर सगळ्यात पहिला मी त्यावेळी इं्स्टाग्राम हा ऍप ओपन केला! म्हणजे त्याच्यावर मी अकाउंट काढल, कंडिशन होती की घरातून बाहेर जातते च येत नव्हता, मग करायच काय घरात बसून किती बसायचं, आणि शालेय जीवन आणि आपलं कॉलेज जीवन असल्या आपल्या कस बाहेर वगैरे जायची सवय, म्हणजे घरात बसायची. आपल्याला माहितीच नव्हतं ना मोस्टली, मग घरातली काम वगैरे हे करतेच येतो सोड थोडं, थोडं, त्याच्यानंतर थोड म्मीला मदत स्वपका मध्ये, काही तरी केक शिका आहे, घरा मध्ये काहीतरी नवीन बनवा मग रोज, पुरी भाजी कुर्मा, पुरी मग नवीन नवीन काय ते, बिर्याणी मॉमज हे आपलं तरी का म्हणजे, सगळ्या मुली शिखलंय सोड, त्यावेळी मोस्ट ऑफ निनेटी पेरसेन्ट, म्हणजे नावद टक्के मुली स्वैपाक बनवायला. कोरोनाच्या काळात शिकल्या असतील, असं मला तर वाटत.
होय होय बरोबर आहे, बरोबर आहे,
हनंतर वेगळं मग सांगायला गेलं तर, काय नाही मीम्स वगैरे बघणार मग त्यामध्ये, सांगत होते बघ लोक कि, अ फॅन बंद केल्यानंतर फॅन किती, वेळ फिरतोय आणि अ तांदूळ मध्ये, एक किलो तांदूळ मध्ये किती तांदूळ असतात. आणि कायतरी कडी पेटे मध्ये काड्या किती, असतात म्हणजे टाइमपास कसा करावा हा त्या पेरेड मध्ये आपण शीखलो, असं म्हणाला काही हरकत नाही, क नाही
हा हो हो,
नाही मग सोडं मग घरी काय म्हणजे, फोन वगैरे करायचं कोणाला तरी फ्रेंड ना? रोज भेटत होत ते, पूर्ण सगळं आ तुला माहित आहे, त्यावेळी लुडो वगैरे सगळे ऑनलाईन गेम्स म्हणजे! अ इंडोअर गेम् किती फेमस झालते, जस कि ते आपण काचा कवड्या वगैरे खेळतो बघ. आपण अण्णा ना म्हणतस क?
हो हो लुडो बघितले, कि ते ऑनलाइन,
हा लुडो आणि ते आकून वगैरे पाट्यावर किंवा असं काहीतरी खेळतात ग
हा हा, ते जुने खेळ आ काचाकोड्या.
कॅरम म्हणजे त्यावेळी जे जे जे अ आत घरी खेळायचे किंवा ऑनलाईन जे गेम असतील ते सगळे बाहेर झाले जस की, ते व्यापार आणि ते सापशिडी हा नं ते लहानपणी गेम सगळे त्यावेळी आठवलं एक असा वेगळा छंद झाला ते चोर चिठ्ठया चार चिठ्ठया काय, काय, काय, काय सगळं किती ते खेळ? म्हणजे मला आत्ता आठवा लागलय बघ म कोरोनाच्या वेळी ना असं म्हणजे जे लहानपणी खेळ खेळत होतो ते सगळे पूर्ण म्हणजे घरी बसून खेळत होतो, ते त्या दिवशी म्हणजे त्या काळात सगळे बाहेर आले बघ. लोकांना म्हणजे
अ जे ज्यांना आपण भेटत होतो, त्यांना ऑनलाईनच सगळं कॉन्टॅक्ट वगैरे करायचं काय असेल ते आणि त्यावेळी वर्क फ्रॉम होम पण दिलं होतं लोकांना. आणि बघितलीस, त्यावेळी किती लोकांच काम वगैरे बंद होत. तरी पण लोकं कशी म्हणजे, बघ ना त्या महागाईच्या वेळी जगत असतील? म्हणजे अगदी, आवाज येतोय ना?
येतो येतोय, मी ऐकालोय ग शांतपणे सॉरी मी रिस्पॉन्स द्यायच विसरलो पण तुझं ऐकते एकदम का असं अ तुला डिस्टर्ब न करता हा बोल तू.
अगदी म्हणजे त्यावेळी मला आठवतय, आपण एखादी कोथिंबिर ची पेंढी जरी घ्यायला गेलो तर रे एक सत्तर ऐंशी सांगत होते, त्यावेळी पण फायदा काय? माणसाला गरज होती मग माणूस घेतच होता ना ते विकत. म्हणजे अ किराणा मला मला आटतंय काय आम्ही इकडं किराणा त्यांनी ते शटर बंद केला. आणि आपण त्याला लिस्ट द्यायची, तो खालून घेणार लिस्ट आणि आपल कुठ तरी सगळीकडे जाऊन आणि सगळ पॅक करणार सामान आणि आपण त्या लिस्ट मध्ये ना आपला नंबर लिहा, म तो कॉल करणार मग आपण जायचं पैस ते द्यायच देतील तेवढ ते आणि घेऊन यायच, म्हणजे आपण आता दुकानात जाऊन आपण स्वतः तिथ माल वगैरे भरतेल किंवा मॉल मध्ये जाऊन बग घेतो वगैरे पण ती
होय, आपल्याला ती सवय हाय.
हा आणि त्यावेळी असं होत की? काय बाबा एकमेकांचे लोकं तोंड पण बघत नव्हती. म्हणजे किती घाबरत होते अक्षरशः त्या रोगाला, कि आपल्याला झालं तर आपण काय करायचं?
हा म्हणजे त्यावेेळेस कळलं की, आप आपल्याशिवाय आपलं कुणीच नसतय. आपलं आपणच असतय. आपलं कोण नसतंय हे त्याशिवाय त्यावेेळेस कळलं, माणूस म्हणतोय ना माझा ही, माझी ती, माझी ही माझं घर, माझं सगळं पण त्यावेळेस कोणीच नस ते आता कितीतरी लोकांना बघितलयस ना, त्यांच्या घरच्यांनी अग्नीसुद्धा देऊ शकले नाहीत. त्यांच्या प्रेताला कि हा द्यात टाकलेत कावेळेस किती किती जण असं प्रेतं पेटवलं बघितलीस ना ते?
बरोबर हाय. होय होय, खरंच कोणी कोणाच नस तय आता बघ आता आम्ही एका गल्लीत राहतोय, आता इथे एका गल्लीमध्ये कोणाला तरी करोना झाला तर ते पूर्ण घर सील करत होते तर त्या घराकड अक्षरशः दुसरे मेंबर जरी असले तर त्यांना खायला प्यायला सुद्धा द्यायला कोण जात न्हवते त्यांनी कसे आहेत? हे विचारपूस करायला सुद्धा जात नव्हते, म्हणजे हल्ली आपण प्रत प्रत्येकाच्या घरी कोणतरी आजारी पडल तर, एखादा बिस्कट पुढा घेऊन जातो त्यांची तब्येत वगैरे कशी आहे हे विचारतो. विचारपुस करतो. पाहूनचार करतो. म्हणायला का हरकत नाही पण त्यावेळी काळचं- - होता की माणस माणसांकडे दुर्लक्ष करत होते.
होय, होय.
किती ते आठवले की असं वाटत ते दिवस परत येऊच नयेतं. ते मायनसच व्हावे आणि ते आठवूच नए परत परत तो का किती अस म्हणजे. मग. मास्क लावुन फिरा म्हणजे लोकांना आपण तोंडं दाखवायच्या लायकीचचं राहिलो नव्हतो. सॅनिटायझर
ह आणि सॅनिटायझर त्यावेळेस कळाला आपल्याला मास्क त्यावेळेस कळाल. लोकांना असं सॅनिटायझर माहित नव्हता. मास्क माहीत नव्हता.
आणि ते किती सॅनिटायझर वाल्यांचा फायदा झाला असणारायं.
किती भरपूर.
आपणच घरात किती आणत होते ते सॅनिटायझरच.
हो. मग व्यापारी लोक म्हण किंवा दवा - - खान्यामध्ये म जे दवाखान्यामध्ये काम करत डॉक्टर, खरं म्हणजे ते वर येत - - नर्स निघाले डॉक्टर - - कारण आपण सगळे घरात होतो आणि ते डॉक्टर त्यांचं काम करतो होते. नर्स- - म्हणुन तितला स्टाफ म्हणुन सगळे दवाखाने सगळे चालु होते आणि हे म्हणत होते बघ - - एक ऑक्सिजन आपल्या वातावरणामध्ये निसर्ग आपल्याला फुकट मिळतोय. त्यावेळेस व्हेंटिलेटर मिळत नव्हते. ऑक्सिजन मिळत नव्हता म्हणून किती तर लोक मेल्यात मग माणसाने याची तरी जाण ठेवा - - वी. जे निसर्गामध्ये फु फुकट मिळतंय ते आपल्याला दवाखान्यामध्ये पैसे भरूनसुद्धा मिळालं नाही.
बरोबर आहे. हो हे मला पटलं. भरपूर जण - - जीव गेलाय आपण असं सहज बाहेर बसलो की आपल्याला ऑक्सिजन मिळतोय अरे बाबा! पण त झाडाखाली जरी बसलो ना आपल्याला ऑक्सिजन मिळतोय फुकट पण, तो ऑक्सिजन तिथे मिळना म्हटल्यावर लोकांचा जीव जीव गेला किती लाखो लोक मेले त्यात म्हणजे ते - - काळात आणि डॉक्टरांना आणि नर्सना मानलं पाहिजे म्हणजे एवढं
हा ते खरे वॉरियर्स निघा आणि आपल्या भारतातच नाही म्हणजे जगामध्ये ज्यावेळे कोरोनाच संकट आलं. इतर देशामध्ये त्यावेळेस पण तिथले पण डॉक्टरांनी खूप साथ दिला आणि आपल्या भारतामध्ये पण - - आजे नंतर भ्रष्ट चार झाला हे कळाल ते नंतर नंतर झालं, पण ज्यावेळेस खरच पहिला गरज होती त्यावेळेस बघ ना आणि पुण्या, मुंबई सारख शहर तर किती लवकर खाली झाली. कारण पंच्यानऊ टक्के तर लोक म्हणजे आपल्यासारखे मुलं मुली जॉबसाठी ति
बाहेरच असतात. हो बरोबर परदेशी अडकलेली लोकांना - - घेतलं बोलून थोड्या दिवस - - आणि मेन म्हणजे डॉक्टरांना बकी डॉक्टर आपण म्हणतो पण डॉक्टर पण एक माणूस - - ना आणि त्याचं पण कुटुंब असत. हा आणि त्यांचं पण कुटुंब असत. होय किंग, पण त्यांनी ह्या सगळ्याचा विचार विचार न करता एका आपण एक डॉक्टर आहे हे त्यांनी ग्रहित धरून एखा करता येईल असा विचार करून प्रत्येक डॉक्टर नाही पण काही डॉक्टरांनी याला - - चांगली झुंज दिल्या व्यवस्थित. काही डॉक्टर पळकुटे निघाले. तो विषय आहे पण म्हणजे किती छान पद्धतीने - -
पण खरे झुंज किंवा खरीे लढाई लढणारे डॉक्टर होते. डॉक्टर म्हण पोलीस
बरोबर आहे पोलिसांनी तुम्ही किती बंदोबस्त केला मग त्या दिवशी तर त्यांनी किती शिक्युरिटी ठेवली
लय अस साथ दिलीत त्यावेळेस म्हणजे ड्यूटी आपली आपली व्यवस्थित निभावली पण त्यांच पण फार हाल झाले पोलीस असतील डॉक्टर अस होमगार्ड असतील किंवा स्पेशल फोर्सवाले असतील सगळ्यांनी सगळ्यांनी आपले आपले कर्तव्य बजावलेत
हा सगळ्यांनी आप आपली जबाबदारी पूर्ण केलेली का हा पण काही लोक काम वगैरे नसतात सगळ्यांना संदेश दिला होता घरी बसा घरी अस आपण काही काम नाही ना पण गाड्या वगैरे बाहेर पेने अशा लोकां व्यवस्थितरित्या मार्गावर आणायचं काम पोलिसांनी त्यावेळी केलं ना खरच त्यांची दाद दिली म्हणजे छान रित्या त्यांना ते व्यवस्थितरित्या त्यांना ऐकत नाही म्हणताना मारा केला मग त्यानंतर ते व्यवस्थितरित्या म्हणजे चांगल्या मार्गावर गेले म्हणजे खूप छान पद्धती नी होत हँडल केलं त्या टाइमला त्यामुळेच आजपर्यंत आपण ते जिवंत आहे अस म्हणायला काही हरकत नाही.
हा बरोबर आहे म्हणजे बघ अ कोरोनामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकलो. हो पण खूप काही नवीन नवीन अनुभव पण आले आणि काही गोष्टी फायद्याच्या पण झाल्या आणि काही गोष्टी काही लोकांना तोट्याच्या पण झाल्या अस म्हटल तर काय वावग कारण सगळे जेव्हा घरात होते तेव्हा घरातल्या स्त्रियांना अजिबात सूट्टी सुट्टी नव्हतीच उलट त्यांच काम जास्त वाढल.
हो बरोबर.
हा लाईट बिल्स वाढली म्हण बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढल्या म्हणजे जितका पण आहे त लोक बरोबर आहे पण नवीन काहीतरी आणि अनेक विष शोध लागला बघ कोरोना मध्ये जस सॅनिटायझ सॅनिटायझरचा लागला. तस वर्क फ्रॉम होम चा लागला.
हो बरोबर त्यानंतरच मोस वर्क फ्रॉम होमला सगळे. हा प्रेपर करायला लागला गेली आणि
हा रिमोट जॉब यायला लागली ते भारी झाले स्कीम
नाही खूप छान असे बदल झाले सोड म्हणजे बघ ना विषय आपण किती तेवढा कमीच आहे वेळ तर आपल्याला कधी पुरणारच नाही
खूप अनुभव आहे सांगण्यासारखे आपण निवांत बसून बोलूया.
हो ठीक आहे चालेल चालेल
चालेल चल बाय ठेऊ.
हो बाय ठेव.
हा